हॅलो!
हॅलो!
आवाज येतोय का?
हा, बोल.
अम ह, काय करतेय.
बसलेय, तू काय करती ये?
बोलवून दिले बाई, बाया आहे ना.
तू काय करतीये?
आं?
माझंवालं, पुळ करोल तनुजा.
तिला जीवावर आला असेल ना?
तिला फोन पाहायला, भेटत नाही ना मग. हो का? तु बी. हा, गं बया झाला सायंकाळचा स्वयंपाक करून.
काय भाजी केली?
अं काय म्हते, काळं वांगं.
हो का?
त्वा काय केलेला? अं? मम्मी. कैची कुठे दीदे? हो का?
हम्! झाला का मग स्वयंपाक सगळा?
स्वयंपाक झाला.
कोण केला? त्वा का तोय मम्मीने?
मीच केला बाई, शाळेतून येऊन. मया मम्मीला काय आहे.
अंकल तुमचं कसं काय नाही आलं ते, तुमच्या हच्यावर नाही आलं का हे असं?
काहीच नाही आलं, नाही आलं ना?
मम्मींच्या ह्याच्यावर नाही आलं? येईल असेल, चेक केलं नसन. चेक करा. पागल, पैसे जाईन दोन हजार रुपये.
करते ना मी ओम, जेवण करुली काय?
हा, मम्मी जेवण करून राहिली.
हो का?
हॅलो!
आ?
काही नाही. मूग दिवस पास आहेय काड तू?
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
स्वयंपाक करूराहिल्या काय?
हा, स्वयंपाक झाला ना.
नाही का नका भरू मग
नाही हो, कायच गॅस त्यालाच पैसे लागले मला, ते पाईप आणले म्या आडे ते पत्रं टाकले, मग त्याला दोन हजार लागले न त्याला.
कायम स्वरूपी होऊन जाईल, ताण नाही राहायचा न मग तुमचे वडील गेले?
नाही, आहे ना.
हाव का.
हम्म.
उद्या त्याला लाडू व्यवस्थित.
हा ना, त्या उद्या दिवसायच, ते आता. ते दोन मेडिकम ते आणते म्हणलं, आता तोडून ताडून आणण लागलं, अन् मग ते पत्रं उरले किती मोठे अजून, ते पत्रं टाकून घेते, अशे आडवे.
मग आडवे लावून घ्यायचे, पणी पुणी टाकूस्तर असल ना, त मग त्याला खिळी आणखी मस्त ठोकून घ्यायचे.
हा ना, तेच कर्ण लागल
कपशी उरली असेल तुमची?
कपशीस बाद लावाचे अजून
बाद लावून घ्यायची. उद्या उद्या दिवस काय कराच ते करून घ्या. परवा दिवशी लाऊन घ्या, ते उगवून येतील ना मग ती
हाव ना. ते बाधवीला आज जायला सांगितलं, ते आज म्हणे बाद लावून घ्या म्हणी. ते उद्या बाजी लावून घ्या म्हणे.
उद्या लावून घ्यायची ना?
हाव ना. हो पाहू आता काय काय होतं? काय काही नाही अजूक.
बाबा असेल तर, मग परवा दिवशीच लावून घ्यायची बाध.
हा ना. बाबा आहे अजूक.
काय म्हटलं? बाबा अजूक
मग उद्याच दिवस एकदा लवून घ्यायचं, पावसा पाण्याच ते उगवून येतील, एकदा अर्जेटिन आहे ना ते जास्त
हाव न.
तुम्हाला मिळाली की माहिती?
अं.
माहिती आली नी तुम्हाली?
हा आणि अन ही तर पोटी तर म्हणती म्या वाली का आपल्याला मॅसेज नाही आला अजून.
मी चेक करीन जाऊ त आल्या
हा खरावर.
एक पुन्हा अशी फ्री येईल बाराची गुगलची मग त्याच्यानंतर ही बॉलाची येईली.
ते गोगल ची वे आली का?
गुगलची बी गली होती मला गुगलची बी भरली म पहिले ना आ ही दुसरी. बॉलाची वेगळी.
तुम पण पैसे आले का पण मग तुमची येचे
पहिले आले मला आता.
आणि मम्मी तिला सांगते मग पैसे पहिले बीआम्ही दोघी बोललेल आहे न, आम्ही माय लेकी.
नाही ते नाही आले मग आम्हाला ते नाही पहिले आपल्या तिथे ते दीड दीड हजार रुपये घेतले होते का कोण ते आले आपल्याला फक्त मागच्या क्वालिची पुुे आली
तर मग तिला म्हणते तनुजाचा नंबर घेन आणि तनुजाचा याच्या टाक म्हणत. आपलं खातं काय काय माल काय कामा कधी भीती देत नाही. एवढं कष्ट आपली वायाला जाते.
तम तस जडे्या पना क रन
हो ना.
ती भारी त तिचं काम घ करून घेते.
तिच्या खातर येऊन पड मी कधी आणूनन मी कधी चेक करन दिलं तिच्या या्याच्यावर कधी टांग बोलले मी तर
तेथवास आले मी आले म्हणून सग
अगं मवबाई मला याेत सुद्धा मेसेज नाही. आला मला पगरीचा मेसेज नाही काढाय मेसेज पडतो मग.
आव का? हम्म, मग ती पगरी वाल्याल मानाचं ना तुम्ही.
तिथं काय म्हणते आता तिडं मला या पगरीची मेसेज येत नाही. काढाचं पाय मेसेज पड त आता मग.
होव का पगार काय टिका म्ह तुम्ही.
हा काढट ना
हव का.
हो ना. हम्..
किती आली.
पंधराशे.
हम् नामच्या मुडी घळाावर रप आमच्या एवढेच म्हणलं लाडकी बहिण एवढीच.
हा तेवढूच.
संध्याकाळी मिटिंग घेऊन घेऊ आपण आता, संध्याकाळी मिीटिंग घेऊन घेऊ म्हण.
हो. होा ना तिला सांगा फोन करा तिला मा फोन मध्ये पैसे नाही
नाही तुम्ही करन फोन पण ती गावात जाय ना चारगी कायशाल काण तिथं मिटिंग विटिंगच काम रेल पण मग आपले पैसे तिकडे लेट हो राेल बारला
हो ना म घ्या ना वा ना.
जर आपण आपले पैसे जमा करून घेऊ त्या चढ बाया भरून येथि कोणी भिठारा लिहून घेऊ मग शक्तींचं
सहा मिनटं झालेय.
नाही ना ही त्याला दहा मिनट हूनद नाई दहा दहा मिनिटाची आता, हा. भाऊ ना आत्ता शिक सहा मिनिट जात दहा दहा मिनिट बोल नाही रे
उपर
पाच व्हय, हा मक्का उघली का चक्कर मारायला गेल्यास नाही मग तुम्ही.
गेलेच नाही ना? टाकली तशी गेलीच नाही मी.
उद्या बी घेऊन जायचं अन् चककर मारून यायच मग.
हाव ना आता त्या पू होत. तेवढ ते हे तीन तेवढ दाजी तेन आणतील ना दीड इंची सोडून. आम्ही तो मंग मीन पूजा थोडे बाध बुद लावणी.
ह तिचे ब्लाव लागणार नाही मग.
हा मग तिचे बी लावू लाग लागन ना.
अ तिथे, तिचे किती क तिचे कपाशी जास्त असेल?
एकच तुकडं हाय तिचं, मग काय दोन तीन
आव
नाही आमचे तुरीचे बी तुरीसस मायंदाळ हाय ओ.
हुं. हुं. एकदा तुमच इकड अलीकडे आदी लावून घ्यायचं, मग तिकडे पुढं जायंच लावायला तेच.
हा ना, मग तेच करू ये आता.
हम् समोर असती तर नाही तोर मली गवत आलो नाद बहिणीची म्या.
हुं.
दुपाराच पाऊस आला, म तर गेलं दुपारच एक ला काय करते मग तीच तीले रिकाम पणं पैसे वात्या रोज वाळी होतो मग. चितलला नेलत, ती निर्मला अक्काची मोठी सून. मग दीड वाजताच पाव पाउस आला ना, मग म्हणलं बाई जाय म्हणलं मग तू घरी आता मी बादळ बुद लावली
हुं.
आणि मग पुन्हा मग पटाकले नि दोन तीन सार्या पुन्हा.
हो का ते तालच ते नि बुरमाट हाय ग.
हा चालत वरून न आलं पाहिजे फक्त नाही मग निंदाला चालतं ना.
म अ.
हम्म तुमाला म्हनल ना मी सकाळी, प मग तुमाला त्यासाठीच वीचारलं तुम् मला पत्र लावायची मत्र यिलेत.
हो. नाही नाही नव्हे, जाऊ नको. भरपूढं काम हाय दोन दिवस वापस लावून घेईन पत्र व्यस्थित करून घेवेन मग.
हाव ना तुमच ते, गॅस च्याणी होईना ना, मग चूल पेटायला काम येत ना बाहेर.
हा ना ते गॅस नाही आला ना अजून.
गॅसच नावा वर उशीर होवू राहिलं काय ओ?
का नव्हते फोनच नाही केलंता बावान मला अजून तिडं नेऊन टाकेल ती पटकीन आता.
हुं. हू टाकी पडेल नेऊन नूसती.
हा आ.
आपल्याकड. बरय मग.
हा.
जो ओतून टाकली ति नेऊन.
हा त्या टाकवीत नत
हो का? बरय मग, ताण नाही आता काही तुम्हाला.
हम्म.
हम्म, जुजे आता सहा मास झाल्यावर शेतीन ति कून
हा सामास झाल्यावरचेना आता त्याव आता मी काल दाव्याला गेलते ना.
येत राहा मग आता निमतान निमतानच रा
आपल्याला आता काय लया त्या आता काय काम उरले म्हणल इकड बी सगळं लावण ते झालं.
हा आता लावणं होईल त्या तुरीला बी वाप आसली तर निमल्यात त्यावे.
हा नाय ना दाजी बी अशे तर ता आजूक आता दिसत असल तूरी आमच्या बी.
हम्म मुदल्या असन तुरी तुमच्या?
हो.
दाट टाकील असल तर ती बादाची गरज नाय पडाची दोन दोन तीन तीन दाने टाकला असले ना.
हा दोन दोन तीन तीन, दोन दोन तीन तीन.
हम्म, पावलाच्या पुढं पावलाचे म्हणजे दोन दोन पावलाच्या पुढं.
हो.
हम्, चालन मग ठेवते हो झाले दहा मिनटं ती.
हो.
थोड फार उचला.